हॅलो
बोला ना.
हॅलो
हॅलो आवाज नाही येतेय?
नाही नाही आवाज हॅलो आता येतोय आता येतोय आवाज का
नाही व तेे नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना वाटतं. हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे काहीतरी. हम्म
आता येतोय का मग क्लिअर?
हो आता क्लिअर येत आहे.
अच्छा अच्छा.
छान मस्त, तुम्ही? हा बोला ना.
हा.
नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे वाटतं काहीतरी.
हो हो, हे आमच्या घरी नाहीये. तिकडे असेल कदाचित मग, पण आता व्यवस्थित येतोय तुझा आवाज मला.
हेे पहिलं पण पाऊस पडला ना. काल मी केला होता याच्यावरनच कॉल.
अच्छा. नेटवर्कचा असेल गं मग. हम्म नाही आमच्याकडे नाही आमच्याकडे आहे व्यवस्थित. होते कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो ना.
घर आहे ना म्हणून येत असल.
अच्छा हा होऊ शकते कदाचित.
हम्म.
कशी आहेस म्हटलं तू? नाही तुझं झालं?
हो झालं नेमकंच.
हम्म नाष्ता झाला, जेवन बाकीये. आज संडे आहे ना? त थोडा आरामात. हम्म संडे मुळे. बाकी तब्येत वगैरे कशीये?
चांगली आहे तब्येत वगैरे.
अच्छा. ते ए आय ची एक्झाम वगैरे कधी चालू होणार आहे? गेल्या वर्षी दिली होती वाटतेना तू? हॅलो, ते ए आय मध्ये काम केलं होत ते ना?
नाही.
गेल्या वर्षी तू ए आय मध्ये केलं होतं वाटत ना?
ए आय मध्ये नव्हतं ना केला.
अच्छा, मला वाटलं केलं होत ए आय मध्ये ते असजी हा ते एक्झाम वगैरे घ्यायचं. अप्लाय केलं नव्हत न मग तू? अच् ते कधी मग?
केलं होतं ना अप्लाय. काय माहिती, ते जेव्हा सांगतेन तेव्हा.
अच्छा सरांचा
अजून नोटिफिकेशन नाही हा यावेेळेस नोटिफिकेशन वगैरे नाही आले ना. जेव्हा आले तेव्हा कळेल.
अच्छा म याच वेळेस होतं वा वाटतंय असं वाटतं मला. स्टार्ट झालं ना, त्याच वेळेस
यावेेळेस का? हो, हो, याच दिवसामध्ये स्टार्ट झालं होत. जुलै, ऑगस्ट मध्ये. हो, यावेेळेस लेट असेल. हा, हा.
आता ते सर कॉल करतील तेव्हा कळेल. अच्छा, हा म्हणजे याचा अर्थ त्याला टाइम आहे अजून,, म्हणून कॉल वर केला नसेल,, ते म्हटलं होतं म. होत ना ए आय मध्ये गेलं. एक्झाम वगैरे वाटते,, नुसते कस अस
हो असत ना.
कस असते त्याची प्रोसेस,,, मी ट्राय करेन मग यावेळेस.
ते सरांनी पहिले म्हणजे ग्रुपमध्ये ऍड वगैरे केलं होत आम्हाला.. आणि नंतर मग इंटरव्ह्यूची प्रोसेस वगैरे असते.
अच्छा
हा इंटरव्ह्यू मध्ये काहीतरी क्वेश्चन विचारले जातात,, त्यानुसार मग सिलेक्शन होतेय.
रिकामा ऑडिओ
आणि मग नंतर ते फीलल्ड वर्क वगैरे देतात आपल्याला,, या गावाला जायच वगैरे... हो..
मग तिथे जाऊन एक्झाम वगैरे घ्यायची असते का?
हो मुलांची एक्झाम असतात, पेपर वगैरे दिस पेपर वगैरे डिस्ट्रीब्युट कराव लागतात त्यांना. आणि सांगाव वगैरे लागतंय, म्हणजे त्यांना लिहित ताना, वाचताना काय प्रॉब्लेम आला तर मग आपण थोडस सांगायचं.
थोडंफ शिकूनच यायचं, हा ना.
हा, ते टीचर सारखंच असतं. म त्यांना थोडस गाईड करायचं,. हो,,, त्याच्यात एक्सपिरियन्स वगैरे पण येतो. हो, अनुभव वगैरे चांगले येतात, एक्सपिरियन्स पण येतो.
अच्छा, मी बघते ट्राय करून यावेळेस. अच्छा,, हो ना म्हणजे मुलांना हँडल करण्याचा आपण अनुभव येऊन जाते ना.
हो ते शिकवायचं कसं वगैरे ते पण समजून जाते. ते त्यांना काहीतरी डिफि अ्मी घरी...
हम्म,, काही जॉब वगैरे...
हो जॉब वगैरेला अप्लाय केलं होत ना मी.
हो का? म्हणजे प्रोसेसमध्येध्ये आहे,.
हो सध्या.
अच्च्छा. हा, ह, कुठे काय क्लास वगैरे? हा सध्या घरीच आहे. आता तर हम् टेच आले ना गावावरून.
हो, आत्ता सुट्टा संपल्या. ते शाळा वगैरे चालू होतात ना लेकरांच आता.
रिकामा ऑडिओ
हम, हम.
हा, हा.
करून आले आत्ताचं.
रिकामा ऑडिओ
हा मस्त एन्जॉय केला आम्ही.
अ.
आम्ही बाहेरगावी गेलतो. एन्जॉय केला आम्ही.
हो गावाला वगैरे फिर थोडा कटत कटत येत होता.
अच्छा
काहीतरी मांगे आवाज येत हो आता येतोय.
आता येतोय? अच्छा
मग हो आता येतय.
आम्ही फिरायला वगैरे गेलेो होते कुठे गेली होती का नाही?
नाही कुठं नव्हती गेली मी फिरायला इथेच होती घरी.
अच्छा आणि आम्ही यावेळेस फिरून आलो गाव वगैरे करून म्हणजे गावाकडे गेले होते ना गावाचं लग्न वगैरे होत मग फॅमिली ट्रिप काढली होती आम्ही.
हो आम्हाला दिसले तुमचे फोटो वगैरे.
अच्छा अच्छा हम्म बघितलेत का?
हो बघितलं.
हा तेच म्हटलं त्याला जमीन वहिल का ग? हो खूप छान नेपाला वगैरे गेलो होतो आम्ही. रिकामा ऑडिओ
हम्म हम्.
मी पार. लखनऊ, काशी
बापरे चांगले दूर दूरचे गावं घेतल्या
एका वेनेच होते ना ग मग पर परत काही वेळ भेटत नाही जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा जाऊन येणार होते. एरवी काय आम्ही कुठे जात नाही मग मट ल सुट्ट्या आहेत एका वेळेेत. तव मध्ये.
सुट्ट्या असते की टाइम पण भेटते ना.
फॅमिली सोबत असा वेळ नाही भेटत ना बाहेरगावी असल्यामुळे. त्यामुळे जाऊन आलो. पाहिजे ना कधीतरी ब्रेक वगैरे थोडा.
हा बोर होते नाही तर घरात.
हो ना
तेच ते रुटीन राहिलं की.
बोर होते मग थोडंसं. चेंज म्हणून काहीतरी. आपल्याला पण बर वाटते जरा बाय वगैरे जाऊन ब येरवी तर काही जाण होत नाही त्या. त्यांना जाऊन येते माणूस. सुट्ट्या मधेच होते बघाय कधीन.
हो सुट्ट्यामध्ये सुद्धा
हम्म ह
त्या जेव्हा नेक्स्ट टाइम बघावा लागेल आता त्या सुट्ट्या संपल्या ना.
हा आता झाला ते नेक्स्ट टाइम बघायचा प्लॅनिंग हवे करून घ्यायचं. आम्ही तेच केल होतो खूप दिवसापासून चालू होती या वेळेस झाल. ते नाही नाही एरवी आपण प्लॅनिंग जरी तरी कोणालं पाहिज यावेला सस. हिरवी म्हटलं पण गरवी पण जाणं होत नाही ना हा. यावेेळेस झालं. थोड बरं वाटल आपल सोडून दुसर कडच वातावरण. हा वेळेवरती पण होते कधी कधी. यावेळेच झाल. जाऊन आलो आम्ही बाकी काय?
ब आता ती चांगलत आहे सर्व. आता एक वर्षच कुठे जायच कामच नाही. त्याच फर्स्ट इयरला ऍडमिशन. फर्स्ट इयर ला ऍडमिशन आहे हम्म.
हम्म. तुम्ही कुठं बघायचं आणखी पार्ट टाइम मध्ये जॉब वगैरे. -
हा मी बँकमध्ये दिला होता ना इंटरव्ह्यू.
हो का?
हम्म. तो योजने थ्रू योजने थ्रुच होत काहीतरी त्याच्यामध्ये दिला होता. ते त्याचा आता रिझल्ट लागायचा बाकी आहे अजून. ते सांगतात ना सिलेक्शन प्रोसेस वगैरे नंतर.
हो क्लिअर आल्यावरतीच फोन करतात ना. बघायच असच. अ थोड बाहेर वगैरे गेल की फरक पडतय ना. पण घरात पण नाही सारखं सारखं. हा थोड आपल्याला पण बर वाटतय. अनुभव येतो आणखी वेगवेगळा.
हो.
ह पाऊस वगैरे झाला तिकडे?
नाही आज नाही झाला पाऊस काल झाला होता.
आमच्याकडे तर सारखंच चालू आहे आज आम च्याकड पण थोडस उघडलेल आहे म्हणजे पाऊस नाहीये.
हा ऊन पडल्यासारख ना.
हा वातावरण इकडे थोडस ब छान आहे आज नाहीतर पाऊसच होता. दोन तीन दिवसा पासनं.
ते एकसारखा नाही पडत थोडा थोडा पडते गॅप मारते मधात.
होता हे दिवस आहेत म्हणं पाऊस चालूच राहणार.
हो पण ते थोडा थोडा थांबून मग थांबते व डबल पडते अस काय.
ह हा ठीक आहे बरे चालेल. लावते मी.
हो हो चालेल. बाय बाय.
येंड हम्म.